हॅलो
हो जेवण झालं जेवण झालं झालं झालं
हा काय करतोयस
बसलेय तुमही
हाय मी पण बसलोय जरा वर्क करत बसलोय
हम्म अससबा
आरेवर क करत बसलं
बर बर
ब्लाऊज द्यायचा आहे ना जरा घरी फंक्शन आहे पाहुण्यांमध्ये
हम्म पणाज
लग्न आहे मावस भाव मावस पप्पांच्या भावच भावा मुलगीचा
बरं बर
हो
राबद राबते असल्या तर जायचं का मला
हा हा हा
हम्म
हा बाकी जेवण जेवणात काय होतं आज
वांग्याी भाजी भाकरी भात आमट
हा हा हा
तुमच्या
आमच्या आजच आंबोळी म्हणजे आंबोळी बटाट्याची भाजी चटणी
हम्म बर चांग
मग काही कुठे फिरायला जायचं काय
जायज पुठ
कटी जाऊया
तेला जा
वॉटर पार्क आहे किंवा गणपतपुळे मालवण कोकण
नाही
असं कुठलं तरी असं चांगलं न बघितलेलं ठिकाण असं जाऊूया ना
त बघितल्या लोकण ना
तुम्ही सांगा
वॉटर पार्कच राहिला आता तेवढं
गेलेला नाही स काय
वॉटर पार्कला गेलोय पण बाहेरच्या गेले इकल्या नाही
हा हा हा ह चालतेय की जाऊ की मग
ह
मग उद्या जाऊया
जाय की
बघा जाऊया का नाहीतर उघड
गाळ्या गळ्या निघा तुम्ही आत पाच
चालतय की
बर
जाऊया
जेवण झालं
झालं झालं
ह्
हा हा मग वॉटर पार्क कसं जायचं कुठल्या जायचं वॉटर पार्क ला
कुठल्या आता जवळ येथेच आहे
आमच्या इथ जवळ शिराळ्यात आहे छान आहे स्लाड अ शिराळ्यात ड्रीम ड्रीम
ड्र्रीम वल्ड
हा
हम्
म ते पण हाट स्लाईड्स भरपूर येत होय आहेत आहेत
ह
हा नाही
बर बर
जाऊया कि मग
जाऊया जाऊ ऍक्टिव्हटी जास्त असली कि भारी वाडते.
होय. छान आहे म्हणजे बरेच जण जाऊन आले तर आता मग सगळे बोलतात कि छान आहे छान आहे. येऊया जाऊन
ब हे खयलाकी ते येत.
आठशे रुपये.
आठशे रुपये
होय.
हम्म आ्हाला
कामा
चालते चालते.
हा बाकी त्यांचं खाणपिन वगैरे आहे त्यांचं ड्रेस पण तिनच देणार आहे तर
बर आठशे मध्ये
अ आठशेवरर तर तिकीटच आहे ड्रेसला सेपरेट देना द्यायला लागेल. पन्नास वर रुपये वरती हा. बघूया कि मग तिथे गेलं काय आणि शिराळ्यात मला पण नक्की माहित नाही फक्त तर शिराळ्यात एवढंच माहित आहे नक्की माहित नाही.
बर बर.
बघूया की जरा लोकेशन वगैरे काढून बघूया. कुठय काय आणि मग जाऊया.
हम्म.
होय आता आहे तसं ऊनं पाऊस पण नाहीये. तुमच्या इकडे काय पाऊस आहे का?
नाही नाही ऊनच आहे.
हो आमच्या इकडे पण होनच आहे. म्हण म्हटलं जा गेलं तर चालेल काय आता एवढं.
बर बर.
होय. ऊन काही जास्त आहे का तिकडं?
काय घेऊन जास्त आहे.
होय नाही.
हम्म.
पाऊस नाही च आहे.
हम्म पाऊस कधी पडतंय कुणास ठाऊक.
काय माहिती लइ ऊन वाढले तरी.
मग काल पावभाजीने आज आंबोली.
होय.
बर.
मी बोललेलो तुम्हाला मला नवनवीन पदार्थ करायला आवडतात.
मग उद्या काय अपे काय इडली. हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हा येतोय आवाज?
याला याला य.
हा हा हा. बघूया की होय, उद्या बघूया की काय करता येतय?
बरं बरं, उद्या काय करताय येतयं? काय उद्यावर ठरणार काय ते?
ते उठल्यावरच ठरवतोय. किंवा संध्याकाळी होय. बाकी अजून?
बाकी काय नाही, निवांत काम वगैरे कसं चालू आहे?
काम निवांतच आहे तसं.
आ.
तसं निवांतच आहे काम.
बरं बरं.
होय, तुमचं?
काय निवांतच चालू आहे.
हा हा हा. बाकी अजून?
तब्येत वगैरे?
हो, ठीक तुमची.
ठीक ठीक.
आज काय विशेष म?
काय विशेष आज
आचचा दिवस कसा गेला, सकाळ पासून काय काय केलासा?
सकाळ पासनं काय कामावरचं गेलतो.
हा हा हा, कसं असतंय तुमचं रुटीन सकाळ पासूनचं? तुमचं.
उठायचं आंघोळ बिंगोळ जेवण, चहा, नाश्ता करून कामाला जायचं हेच की. कामावर येऊन जेवून आणि परत कामाला जायचं.
हा हा हा.
हम.
हम हम ह.
तुमचं?
आमचं काही लेडीज म्हटल्यावर जास्तच ना. उठायचं लोटून झाडून लेडीज त्यामुळे जास्त काम ना.
अ.
होय, लोटून -झाडून, धुण- भांडी आली, देवपूजा आली. जेवण
बाकी आणि हायच एक्स्ट्राचं आणि काही ना काही तर काम असतयचं.
हम त्यात आणि तुम्ही कोर्स आणि घेताय नव्ह?
होय, हम. हम त्यामुळे जास्तचं लोड पडतोय.
होय.
होय. हा हा हा.
हम ह.
बाकी तुमचं तुमचा बड्डे कधी असतोयं?
अठरा मे ला.
हा हा हा, मग काय विशेष त्यावेळी, हो झाला की. आणि त्या
ते न
सात जून ला.
आत्ताच झाला की.
होय. मग काही तुमच्या बडेला काही विशेष करतात का काही वेगळं सेलिब्रेशन वगैरे काय असतं.
नाय रेगुलर.
काय कोण फ्रेंड्स वगैरे करतात का घरी. चेे
घरचेच की.
हा हा हा.
हम्म.
ह
हम्म तुमचं.
होय माझे काय फ्रेंड वगैरे करतात एके आणि घरी पण करतात.
हम्म.
होय.
बर.
हो.
चांगलंय चांगलंय.
हा.
अं, आहे.
बाकी अजून?
काय, नाही चालल निवांत काम.
हा हा हा, घरी कोण कोण असतं तुम्ही?
काय झाल?
घरी कोण कोण असता म्हटलं?
आई, मी आणि मम्मी.
हा हा हा. बर बर.
हम्म हो.
हो मग काय? अधिक महिना काय तुमच्याकडे? इकडे कसं असतं? अधिक महिन्यात काय करतात?
अधिक महिन्यातच लग्न झालं आहे मला काय माहिती?
म्हणजे असं काय असं वेगळं अस असत का तुमच्या इकडे म्हणजे? काय वेगळी पद्धत?
काय ना रेग्युलरच की.
हा हा हा.
हम्म, तेच तुमच्याकडे काय वेगळं असतं?
आमच्याकडे आता तरी म्हणजे असं ह्याच्यामध्ये... रिवाजामध्ये कस लग्न झालेल्याच मुली आईला साडी देतात? तसं आमच्या इथ. तरी न लग्न झाल्यावर पोरी पण द्यायला लागल्यात. तुमच्याकडे आणि काय वेगळं?
होय. आता खूप असं व्हिडिओ ट्रेंडिंगला वगैरे चाललंय लहान मुली...